हॅलो हा बोला सर.
हा हा काय चालू आहे मॅडम झाले का जेवन.
नाही जेवणच बनवणे चालू आहे भाकर होते.
आमच्याकडे भाकरी खात नाही ना मुलगा मग आमला चपातीच करायला लागते.
दोन टाईम.
हा संध्याकाळी तर मस्त खिचडी किंवा अस बाकीच आयटम भाजी चपाती कमीच असते.
हा हा हा पण नाही शक्यतो सवय लावायची कसं होतं. दोन्ही पण गोष्टींची सवय असायला पाहिजे.
ते कस आम्ही काय म्हणतो दोघ जन. की बाबा मुलगा आपला बाहेर गेला तर मग त्याला खावंच लागेल ना आपल्याकडे नाही कर तर मग कोणाकडे करणार. लाड की बाबा मला हेनी खायच ते नाही खायच अस. का आम्ही पण बाहेर आता मी पण बाहेर होतो ना. बरेच वर्ष त्यामुळे ते म्हणून म्हटलं जाऊदे करूदे त्याला आता करेल तो नंतर काय बाहेर गेलं कि मग जे भेटलं ते खावंच लागत.
खाव लागतं हो पण ते काय होतं दोन्ही टाईमिंगला ते चांगल नाही ना अस. म्हणून म्हणजे एखाद्या वेळेस तरी हे द्यायचं असं वेगळं काहीतरी ते दोन्ही टाइमिंगला मग पचायला वगैरे जड पण शरीर पण नाही का ते प्रॉब्लेमस
भातच आयटम खिचडी जास्त असते आमच्याकडे.
हो का.
हम्म हम्म कारण आम्ही जळगावचे आहे ना तर आमच्या जळगावचे लोक अस संंध्याकाळी खिचडी जास्त खाता.
हो काय इथ नाय. हिथे नसत आमच्या इथ अ म्हणजे खिचडी भात वगैरे अस नसतच. मस्तच.
म्हणजे एक दिवसाच्याआडबी आम्ही खिचडी खाली तरी ते आम्हाला बोर घेऊन आणणे अस. कोणालाच हम्म आणि ते पूर्ण जिल्हाच तसा आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये तस ये.
हा जिल्ह्यामध्ये इत कस असतं म्हणजे गावी शक्यतो लोकांना चालत नाही ना नुसता भा खिचडी भात वगैरे असं कोण खात नाही.
नाही त्याच्यामध्ये डाळी बी असतात ना.
हा आपण इथे नाही न चालत अस भाकर भाकरी वगैरे लागते चपाती नाही तर भाकरी वगैरे असत हमम. ते आता हे असतात ना काय काय वेगळे म्हणजे घास म्हणले लोक असतात तर त्यांना म्हणजे चालते असं एखाद्या ठिकाणी नुस ते कोकणी लोकांचे ते भात नुसतं मासे वगैरे नाही का
हा ते फक्त ते साधा भात आणि मासे किंवा अस रसा टाइप असत नाही का?
नाष्ट्याला पण ते नुसते मासे आणि भात वगैरे अस
हमम.
करीतात. धन्यवाद
ते फास्ट पण होऊन जात संध्याकाळचं खिचडी म्हटल तर. तांदूळ धुवून घेतले टमाट कांद बटाट कापलं. मग भाज्या काही असल्या एक्स्ट्राच्या बीन्स वगैरे घेवडा वगैरे ते कापून ते टाकून दिलं थोडेफार मसाले टाकले कि झाल खिचडी तयार.
होय.
हमम हम.
हा मग ते ते कसं या लगेच होऊन पण जातं.
हा म ते पण कसं संध्याकाळी बी.
हा आणि ते कामावरन आल्यानंतर पण ते बनवायला पण इझीमध्ये असत.
नाही नाही दो आणि दोघं टाइम चपाती म्हणजे मध्ये एक बॉडी पण कठीण जाईल ना पचायला.
पचायला होय होय. नाहीच ते दोन्ही टाईमला चपाती नाहीच हे होत. बरोबरच नसत ते खाणं. आणि संध्याकाळचं कसं जेवढ लागले असल तेवढंच चांगलं असतं.
हा म ते सिंगल आयटम खिचडी सिंगल आयटम असल होते ते पचायला बी मग ठीक होऊन जातं.
हो ना. आता मोबाईलचा पण जास्तच युज व्हायला लागलाय. मुलं वगैरे जास्तच
हा त्याच्यात जेवढे जेवढे चांगले गोष्टी त्याच्यात तेवढा चुकीच्या बी आहेतच ना आता बघा आपा आता तुम्ही मग काल प्रश्न विचारला होता की झोप लागत नाही तर त्याचं एक मेन कारण खरं सागूं तर मोबाईलच आहे. कारण आपण रात्रीला मोबाईल बघितला ना तर मांईडला असं वाटत कि दिवस आहे.
हा.
दिवस अंत कां ते फोन जे रेज असतात ना जे किरण निघताना ते तुमच्या ब्रेनला सिग्नल देता की बाबा दिवस आहे त्यामुळे झोप लागत नाही. आणि ती मग ती सवय बॉडी शरीराला पडली तुमची झोप डिस्टर्ब होणार कार तुम्ही रात्री उशिरा झोपणार सकाळी ते लवकर उठावत लागणार मुलांच
लागत होय आणि काय होत अ त्रास पण खूप होतो म्हणजे बॉडी अशी रिलॅक्स राहत नाही. म्हणजे असं अ आपण म्हणतो ना कंठाळ आल्यासारखं असं म्हणजे विकनेस पणा जाणवतो पूर्ण शरीराला झोप नसेल
परिणाम तेच आहे ना रात्री तुम्ही झोपले नाही ना तर ते काय होत रात ते दहा ते सहा आपली बॉडी बऱ्याच प्रकारचे केमिकल रीलीज करते अ जर आपण झोपेत असाल अ अर आस असतो तेव्हा ते त्यासाठी आता कसले केमिकल रिज करते जर आपण झोपले नाही तर शरीर ते रिलीज नाही करू शकत. आणि त्यामुळे म सकाळी थकवा जाणवणं चिडचिड होणं. अस्वस्थ वाटणं. शरीरला असं फ्रेश न वाटणं या सगळ्या गोष्टी होतात.
होतात हो. म्हणून तर मी काल ते विचारलं म्हणजे त्याच काय असेल तर
म्हणजे त फोन फोनचा पण तो एक प्रकार आहे आणि आपण फोन बघतो. त म्हणून आपली मुलं पण फोन बघता
बघता होय. ते जास्त काय होत की ते आता म मी पण ते म्हणजे नोटीस केलं की ही असं झोप वगैरे आले आपल्याला आणि त्यावेेळेस जर आपण घेऊन बसलो तर आपण असं म्हणतोच ना का बाबा दिवसभर नाही थोडा वेळ तर थोडं फार बघावं रिलॅक्समध्ये नाही का. आणि ते असं बघत बघत आपला टायमिंग निघून जात
मी पण पहिले काय करायचो बेड वर बस लो किंवा झोपलो तर मोबाईल पहिले पकड मग बारा एक दोन होऊन जायचे बऱ्याचदा. म मला म आता मला मी काय करतो आता मोबाईल पहिले साईडला अकरावाजायच्या पहिले मोबाईल टेबलावर ठेवायचा फ्लॅईट मोडला करून आणि मग काय करा करायचं ते करायच मग झोपायला जायचं त झोपायला जायचं म्हणजे तो मोबाईल नको ता त्यानंतर मोबाईल ला हात नाही लावायच.
नाही लावायचा होय ते टायमिंग परत कस थोड वेळ थोडं वेळ हे एवढं बघून
हा हा ते मग ते अन ते कळतच नाही ना शरीराला की काय टाइम झाला का दिवस आहे का रात्र त्याच्यामुळे आपण घड्याळ कडे बघत बी नाही.
हो आणि ते डोळे परत दुखायला वगैरे लागतात आणि मग परत झोपच नाही लागते. आणि किती मग परत असं त्रास होतो वगरे म्हणा डोळ्यांना वगैरे पण. डोळे पण दुखायला सुरुवात होते.
आणि मी कुठेतरी वाचल होत की आपण जसं करतो तसे आपले मुलं करतात बावा तर तुम्ही जर कारण की एक कुठेतरी दोन लेडीज बसलेल्या होत्या तर बाबा तुमची मुलगी तर अभ्यास करते माझा मुलगा तर मोबाईलच खेळतोय.
हम्म, हम्म, हम्म.
तर ती लेडीजने सांगितलं की मी मोबाईल नाही घेत बघत. मी पण पुस्तक वाचते म्हणून माझी मु माझी मुलगी पुस्तक
मुलगी पण पुस्तक वाचते होय.
तुमचा तुम्ही मोबाईल बघता म्हणून तुमचा मुलगा, मुलगा मोबाईल बघतोय. म्हणजे ते मानस शास्त्रामध्ये ना कि मुलं अनुक्रम करतात. आई, वडिलांचं म्हणजे ते तू आता आपण बऱ्याच सांगतो अभ्यासकर पण ते करत नाही कारण आपण कधी
करत नाही हाना.
आपण टीव्ही बघणार आणि त्याला सांगणार की अभ्यास कर.
अभ्यास कर हो आणि काय, काय बोलता, बोलतात पण ते. तू थोडीच करते मग मी का करू? तो बसलेसना म मी पण नाही असं हाना.. म्हणजे मोबाईलचे जास्त म्हणजे त्याच्यामध्ये आता भरपूर गोष्टी असे निघाल्यात की त्याच्यामध्येच खेळ वगैरे पण म्हणा क्रिकेटर्स वगैरे पण पहिले कसे ते खेळायचे वगैरे तेव्हा ते लोक बघायचे वगैरे नाही का. ते आता मोबाईल मध्येच निघाले की क्रिकेट चे गेम फुटबॉलच्या वगैरे गेम म ते त्याच्यामध्येच खेळत बसतात सगळे.
हा मग मोबाईलच खेळणार तर मैदानी खेळ खेळायच्या टाईमाला मैदानी खेळ बन बऱ्यापैकी कमी होत ना आता आमचा मुलगा घर आला की मोबाईल खेळणार, बाहेर गेला की मैदानी खेळ खेळणा असा प्रकार होतो तो हम्म.
पहिले ते छो किती म्हणजे लहान होतो त्या वेळी किती गोष्टी म्हणजे असायच्या. खेळणं वगैरे होण त्याच्यामधून ते मुलांना असं काही फिजिकलच म्हणजे आपण म्हणतो की स्कूलमध्ये योगा वगैरे घेतात हे तेे पण असं पण खेळण्यातून पण त्यांचे मो हे होते ना असं. हालचाल वगैरे होते भूक वगैरे लागते नव्हतेच. नव्हतात.
म्हणून तो आपल्याला त्या मु त्याची सवय नाही, नाही तर आपल्यालाही सवय राहिली असती. म्हणजे आपण मुलांना दोष देतो की मुलगा मोबाईलीेतोय. पण मग आता ते इन्वयरमेंट आहे तस परिस्थिती आहे त्या परिस्थितला मोठे होतय म्हणून ते तसं करतय.
घडतंय आणि आता प्रत्येक गोष्ट म्हणजे ते त्याच्या मधूनच व्हायला लागले म्हणजे तस आहे पण युजफुल पण आहे की बाबा अं काही गोष्टी पटकन होऊन जातात आणि आता सगळं कसं अ काय म्हणत त्याला त्याच ह्याच्या मधून म्हणजे करतात. कि म्हणजे असं नाही का सगळ मोबाईल वरती वगैरे सगळ्या गोष्टी
आता मोबा लॉकडाऊन मध्ये मोबाईल मध्ये बघून, बघून मी पूर्ण स्वयंपाक शिकलोय.
हा म तेच ना.
होत ना ते तुम्ही म्हणजे त्याचे फायदे आहेत. पण मग वापरण्यावर आहे. फायदे पण तसे तोटे पण आहे.
हा ना. म्हणजे चांगल्या प्रकारे यूज केला तरा त्याचा युज पण होऊ शकतो.
ण जातो कळत पण नाही दोन तास तीन तास तुमच्या जयला असं होतं.
वाया जातात हो आणि त्याता एवढंही निघालं की असं मोबाईल ब केल्याशिवाय चेन पण नाही पडत आहे
आणि विशेष सगळ्यात मेन मेन त्याच दुष्परिणाम लोकांना लोक डिप्रेशन मध्ये जात आहे मोबाईलमुळे कारण काय होतं आपण दोन आपणला आपण दोन मिनिटाच रीलील बघतो आणि लगेच ते ती दुसरी बघतो आणि ते दुसरं काहीतरी कंटेंट बघतो त्याच्यामुळे काय होता डोकं माईन्ड जास्त रिलीज होतं ब्रेन मध्ये ोपा म्हणे काय आपल्याला आनंद आणि छान वाटत तर त्याच्यामुळे डोपा माइनमुळे मग ते तेवढा पुरतचसत आणि ते ठेवून दिलं की मग तुमच त्याच्यामुळे डिप्रेशन वाढणार पहिले कसं होतं तुम्ही खूप अभ्यास केला तुम्हाला चागले मार्क् भेटले तर त्याच्यातून डो मंड रिलीज वयचं तु् खेळले तुम्हाला काही बक्षीस भेटलं त्याच्यातूनंडोपा माइंड रिलीज व्हायं म्हणजे या गोष्टींमधून आता पण होत
पण पण त्याच्यापेक्षा मोबाईल छट छोट्या रील्स न्हून डोपो मईन जास्त रिलीज होत त्यामुळे या गोष्टींचा इम्पॉर्टन्स कमी होतय आणि म्हणून डिप्रेशन वगैरे हे प्रकार वाढायला लागले लोकांचे
हो हो डिप्रेशनमध्येध्ये तर आजकालचे भरपूर लोक जातात कार माइंड रिलॅक्स होत नाही ना त्यांचा असं होत ठीक आहे
हा चालेल हो
हा हा ठीक